हॅलो हां बोलां. हॅलो! हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हां आवांज येतंय कां तुम्हांला माझां हां कायं चाललंय
कायं नाहीं मी मीटिंग मध्यें कायं बोलतं बोलां नांं
हां हं कायं नाहीं आपणं ह्यांच्या मधूंन लावलंय नां तुम्हांला ऍप मधूंन कॉल दहा मिनिटं बोलूं शकतां नां तुम्हीं
नाहीं मी संध्या दिल्लीच्या टीमसोबत मिटिंगला आहे ग्रामपंचायती सोबत
हां कां
हां
नाहीं बोलूं शकतं कां दहा मिनिटं
नाहीं संध्या नाहीं थोड्यां वेळांनी करां मी थोड्यां वेळांनी बोलते
हां किती दिवसं चां लावूं मंग आंता
एक कामं करां नं तुम्हीं संध्याकाळी पांच नंतर तरं मलां लांवा मंग पांच ते आठ मी तुमच्यांशी बोलूं शकते
हां चालेल पांच ते आठ कां
हां पांच ते आठच्या दरम्यांन लांवा मी तुमच्यांशी बोलते
ओके ओके